हा येते येते
हां
हां बाक्यानी काय म्हणते आज मी आता कारल बनवले आणि ह्याची कशाची बरं वरण्याची आमटी केले आता थोड्या वेळाने ीड एकच्या दरम्यान भाकरी करायचं.
हा हा तुमच्या घरात किती जण राहता तुम्ही?
आमची जॉईंट फॅमिली हाय
जॉईंट फॅमिली आहे होे
मग आता आम च्या म्हणजे आमचे तीन सासरे आणि त्यां पूर्ण फॅमिली हो हो तीन सासरे म्हणजे आम्ही एकत्र आहोत ना
अजून एकत्र आहेत तुम्ही
एकत्र आमच्या सासऱ्यांना दोघ भाऊ आणि दोन बहिणी त्यासाठी आपण इचलकरंजी मध्येच आहेत मग आम जरा धाकते हो हो होच एक आहे ती ह्याच्यामध्ये आहे अ आपलं कुठं बरं गावात आहेत वैरण बाजार पेठायत ना वैरण त तेे एक आहे आणि आपल्या हिच्यामध्ये अ जवाहरनगरमध्ये हम्म आणि आम होय होय
अब्नूर जवाहरनगर का काय
नाही नाही इकडं कबनूर इचलकरंजी कायला डेक्कनच्या ज आपले येत असते
हा ते जवळच आहे ना
होय आणि धकटे सासरे टीचर टीचर आहेत ना ते त्याच्यामुळे हा ाट सासरे आणि सासूबाई टीचर्स आहेत सासूबाई आहे त्या मुसळला आहेत आणि सासरे आहेत ते रेंदाळ आहेत मग ते फक्त तिकड असतात इचलकरंजीला राहायला हम्म आणि मग बाकीच्या मिठ असतो म त्यांच्या दोन मुली आहेत धाकट्या सखत हो मी असून म्हून एकटीच
म्हणजे मोठी तुम्हीच आहात का त्या घरात होय हा हा
मी मोठ्या सासऱे म्हणजे आमचे सासरे मोठे त्यांची मी सून आणि आमचे मधले एक मु ल् जॉलाच आहे बघाय तीन वर्षांना करायचं म्हणतोय तो आणि मुली आहेत त्या दोघ ण आल्या लग्नाला एकट आ बीम एस क डॉक्टर की आणि धाकटे आहे ते आता नववीला आहे हम्म माझ्या नंदुबाईंचं लग्न झाले
होय कुठे दिलात त्यांना होय का हा हा हा म्हणजे तुमची खूप मोठी फॅमिली आहे की हो
होय होय मोठी फॅमिली
आणि आत्ताच्या जमान्यात जॉईंट फॅमिली म्हणजे खूपच छान आहे ना
ात आ तसच आहे आताच्या मुलींना कसंय फक्त नव झाला की बा झा बा जस कोण नको असते त्यांना राहायला बघत नाही आणि सिटीमध्ये पाहिजे असं असते असं काही नाही आमच आमच्या आईच्या इथ् सुरुवातीला माझ ल झाे आमच्या माहेरी होते तेव्हा आमच्यात फक्तच ह म्हणजे बारा जणच ते कामाच पण जरा घय लागलं ना म्हणंतर नाही आता आता सवय झाली आता काय वाटत हो त्या सासूबाई आहेत त्यांच काय सासूबाई पण आमच्या करतात ना हेल्प. करतात हम्म. त्यामुळे काय हे नाहीये काम पण आवरतात होय. माझी सासूबाई पण माझ्या दहा दहा वाजता आवरते. आमच आता सध्या सगळे जण जॉब हो. साहा ला.
तरी पण दहाला आवरतात काम?
आता थोडेफार गेलेत ना आता सध्या जर घरात म्हटलं तर. आही स सहा सहा जणच आहे ना, म्हणे आता आम्ही चौघ जण आणि ते आमच्या सासू सासरे आणि दीर वगैरे सतत तिकड आहे ना तो, जॉबला बाहेरच. पुण्याला मुंबईला आहे तो मी धाकटे सास सासू तिकडेल इचलकरंजीला त्याच्यामुळे त्यांची फॅमिली तिकड आहे. हम् त्यामुळे आम्हीच एवढा आहे त्यामुळे आवरडते पटक. एवढं काही नाही, मुलाचा स्कूल डबा असतोय ना त्याच्यामुळे आवर्त लगेच.
आवरतंय होय होय, तरी पण भरपूर फास्ट आह सोड तुम्ही कामा वाटत नाही. होय सवय झाल्यावर काय वाटत नाही पहिला नवीन असल्यामुळ खूप अडचण होत.
हम्म होय होय खूपच होतं तुम्ही किती जण हाय हाय सा हा
आम्ही बघा आमचे सासू सासरे, मी माझे मिस्टर आणि माझी दोन मुलं.
अच्छा! अच्छा!
त्या त्यांच आता लग्न झालं.
हा हा म्हणजे सहा जण आहेय तुम्ही आता ह दिर वगैरे नाही तुम्हाला?
नाही दीर नाही दोन नंदाच आहेत.
अच्छा! अच्छा!
हा होय होय दोघींच पण मोठी ननंदय ते आमची काकूच लागते मला. ह आमच्या आमच्यातच दिलेले आहेत. चुलत काकू लागते हा.
हा, हा, हा! त आणि काय नाही आमच्या पण आता आहेत आता आमचे काय सासरे वारलेत. एक्सपायर झाले आता दहा वर्ष झाले. नऊ वर्ष दहा वर्ष लागव मग तस. बहिण मी एक मुलगा.
हा!
चौघ आणि ते दोघंजण आणि सासू-सासरे. हम्म अस तर कोणाला.
दुसरे सासू -सासरे येत हा ह हा. तेनी पण तुमच्या जवळच असतात, तुमच्या जवळ असतात त्यांनी पण हॅलो!
आहे ना धीर मुंबईला असतो ना जॉबला. त्यामुळे तो ते तिकडे एकटा आहे आणि ते त्याचे आईवडील म्हणजे आमची अ का म्हणजे हचे का साससरे ते आम्ही का काका आणि काकी म्हणतो ना, काका आणि का ह काकी हा आमच्या जवळच आहे. हम्म म आमचे आमचे जनावर पण आहेत.
होय हा हा तुम्ही घरात एकटेच असतात? म्हणजे काम काय करता? घरीच असते
नाही मी घरीच असते माझ वि द् म्हणजे मी ज्वेलरीच पण सेलिंग करतोय. ऑनलाईन च हा ऑनलाईन सेमी मी हा ऑनलाईन करते मी. म रे स्लिंग आहे आता मी ते पण दहा वर्ष झालं करते.
होय
हुम्म ग्रुप आहे त्या ग्रुपला अपडेट द्यायचं आणि ऑर्डर्स घ्यायचे अस करते मग आता ते एक आणि आ आता आपण कार्य ह्याच्यावर लेख करायला लागले ह म आता बघू माझं पण अजून इथं काय पेमेंट वगैरे काय आलेलं नाहीये
हा हा माझ पण नाही सोडा दाखवत नाही ते पहिला दोन रुपये दाखवलं तेवढच की त्याच्यावर पेंमेट वेगैरे का दा वलेलं नाहीये तर मी एकटीला विचारलं येते म्हण तसं काय हे करत नाहीत येते असं म्ह आणि ग्रुप वर पण मेसेज टाकतातच की सगळीजण हा मी बघतेच न ई सर येणार का नाही हा सर येणार का नाही असं टाकते हंं मी ते बघितलं च मग सरांनी म्हटलं हो हो नक्की येणारच
हो मी पण ऐकले मग आता बघू जेव्हा आपल्याला भेट तेव्हा म्हणायला पायझे ना तोपर्यंत आपण हा तोपर्य एस्टेट करायाल च पाहीजे हु जेव्हा मीळल तेव्हा म्हणायला पाहीजे हां बाबा की हो एतयच मला ते दोन रूपये नाही मी अर्जुन दाखवत नाही वायेटला म्हणजे आजुन टास्क क नाही नाही दाखवत अजुन टास्क हे के लेले चेकिंगला च चालु आहे अजुन माझ काही हे केलं नाहीत तुम्ही बँक डिटेल्स अपडेट केला त्याला नाही. नाही केलेलं मला आता अजुन त्यांनी कोण सांगितलं नाहीेये
नाही नाही आपण स्वतःहून करायचंय तुम्हाला येईल बघा करा तुम्ही. बँक अकाउंट त्याला हे करा होय होय ते पेमेंट आहे का नाही पेमेंटच्या ह्याच्यावर क्लिक करा. मग ग्रीन मध्ये येते मग तिथे बँक अकाउंट नाही तर यु पी आय घालायचय बँक अकाउंट डायरेक्ट अकाउंट नंबर घालुन ते चालू सुरू करा की ते मी पण बघितल दोन -तीन वेळा मग माझ न ई दाखवत होत माझ्यापेक्षा जास्त तुमच हे झालं म्हणजे तुम्हाला दाखवाल आता
अं आज कस झालंय चेकिंग म्हणजे चेकच केलेलं नाही. या सोडा टास्क जे केलेत ना ते सध्या ते पेंडिंग वरच आहेत हा चेकंगी मध्ये च हायत हो चेंगीग मध्यमे येत्यात होय आता चे कधी करतात काय माहीत
नाही तरी पण अकाउंटमध्येध्ये त्यांनी हे करायला लागले प- परवा दिवशी पासुनच चालु झालंय ते- बँक अकाउंट जॉईंट करायचं होय होय तुम्ही करून बघा एक वेळा हा मग आपला फोन संपला कणी मग तुम्ही करून बघा.
हो ट्राय करते मी तस अं आपल्या बँक डिटेल्सला ना हो आता बघायला पाहीजे मला मॅसेज कराव लागेल पोस्टा च टाकल तर चालेल काय विचारावं लागेल आता
चालेल ते घेतय च की.
घेतेय ना.
घेतय घेतय
म्हणजे काय पोस्टा की बँक डिटेल्स म्हणजे गव्हर्नमेंट जॉब म्हणजे ज-ज कम बँक टाकावं लागेल त्यात का का बोस्टा च चाले ल विचारायला पाहिज नाही आहे माझ दुसरं म्हणजे अं कन्फर्मली म्हणून कसं हीतल्या इथलं मला जायला येते ना गावातल्या गावात. ते वैगारा काम करायचं झालं तर या ह्यांना म्हणत होतो मी
हा हा हां मी बँक ऑफ इंडियाचा टाकलाय
मग माझ आहे बँकॉक मग माझं कुठं बाहेर म्हणजे लांब येते इथून मला वाटतं एक सहा सात किोमीटर
तर मग तुम्ही गुगल पे वगैरे काही नाही काय तुमचं मग चालेल की तोच टाका ना. हा गुगल पे येतोच ट म्हणजे तुम्हाला जायला पण लागत. नाही ना गुगल पे असल्यावर कुठं
हा ते तर आहे पण म्हणजे कसय किती काय काय हे आपल्याला माहिती पण पाहिजे ना मग काय फोन. दिसणार थोडा काय प्रॉब्लेम नाही.
पेमेंट किती दिलाय ते ऍपवरच ते कळतय की आपल्याला
होय का.
होय होय किती पेमेंट दिलात काय ते सगळं कळंय कलिंगचं किती पेमेंट आहे परवा आपण कॉल खलतो बघा. त्या पेमें दावत मा क का तरी मला एकोण सत्तर रुपये मिळालेत बघा
हो का माझा तर झाले पाच कॉल ना पण मला अजून एक पण दाखवत नाहीेण पेमेंट द
नाही तुम्ही बँक अकाउंटच जॉईंट केलेला नाही ना बँक अकाउंट जोपर्यंत हा बँक अकाउंट जॉईन केला का नाही मग ते दाखवतेय हम् हॅलो
हॅलो हा बला ना आवाज कट झाला होय का
हा हा आपला वेळ संपला असं म्हंटले मी चालेल थँंक यू ह हा हा हा चालेल हा ह नाही